होलाग मॅडम लागला फोन
मग अशी आता हल हल म्हटलं ऐकू काही ना
हा ते जरा होते अससं
आवरला स्वयंपा
हा बोला
जेवण आवडलं काय म्हटलं
होय होय तुमचं
आमचं पण झालं आता जेवायचं
हा
थोडी जरा बाहेर गेल्यात हा
हा हा
काय केलाय सज जेवणामध्ये
जेवण केलं की बटाट्याची भाजी केली आणि चपाती
हा हा आम्ही पण बटाट्याची भाजी जरा चपाती भात आमठी केली तर एक पाहुणे आली या त्यांना नॉनव्हेज
पा हा ह तुम्ही याला गेलेलं काह
कशाला ग गोव्याला नाही कधी तुम्ही घेता अस कधी
लेलो
हा हा
चांगलाय ते आवडलं आम्हाला सगळ्यांना हा
आम्ही कस मुलं लहान असल्यामुळ गेल ला हो
हा अ एकदम स्वच्छता आहे तिकड सगळ्यां
हं
समुद्र किनाऱ्यावर खूप स्वच्छता एकदम निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आहे त्यामुळे भरपूर पर्यटन पण येत. तिकडं.
हा हा. हा हा तर म् बाहुबलीला कधी आलता असा कुंभोज बाहुबली मध्ये
होय गेलेल ते दोन चार वर्षाची मागची गोष्ट आहे. हा तुम्हाला सांगू का मी गोव्यामध्ये काय काय बघितलं. गवत कला बागा आहेत भरपूर बीच आणि कलंगूट बीच असत. एक नाव आहे. का बीच अंजरा बीच एक ख आणि एक पालोले म चुकीचं म्हणजे ख्रिश्चन धर्माचा त्याच्या लक्षा म अजून छान छान आहेत. पण आम्ही एवढे चार पाच दिस बघितले.
हा हा ते तस आहेत का?
बाहेरच्या देशातली माणसं. असे. फॉरेनर्स असत ना. ते भरपूर असतात बोलतात पण ते
होय का.
समुद्रकिनाऱ्यावरचा सनसेट बघितला.
हा ते आरेवारीे समुद्र कुठं ते तिकड अस काय कुठ कोकण मध्ये काय हा हा.
चर्चेत आणि चर्च आहेत चर्च मंदिर कावढे नाही आहेत पण चर्च आणि जुन्या जुन्या वस्तू तू वास्तुकला असतात ना. जुन्या इमारती इ इंग्रजांच्या जमान्यात बांधलेल्या.
तेव्हा बघण्यासारख्या आहेत. ते बघायसाठी तर बाहेर विदेशातले लोक येतात. हा आणि तिथले खाद्य पदार्थ पण भरपूर परत फेमस संगीत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तिकड बघण्यासारखे.
होय का.
आणि समुद्रातले खेळ नसतात की ते वॉटर स्पोर्टस बोटिंग करायचं ते भरपूर आहे. तिकड जास्त करून नाही. हिवाळजने सुट त्यांच्या काळात जास्त प्रमाणात जातात माणस.
होय होय सुट्ट्या हम्म पावसाचं परत ते शेवटी किती कोकण भागच आहे तो पण गोवा.
हा का? हा होय जा किनार पट्टीला लागतोय गोवा कोकण.
तिकडे पावसाचं प्रमाण जास्त असतय नई? त्याच्यामुळ माणसं सु मे महिन्याच्या जरासं जास्त असत्यात.
हा आणि ती मासे जास्त तिकडं
होय होय ते पण सगळे हॉटेला जेवण सगळ मासेमारीच असत
मासेस.. मासेस. हा आणि ते तिकड कसं माहितीये काय? संध्याकाळची लाईफ जास्त जग माणसं म्हणजे आपल्याकडे कस आपण झोपतो खेडगाव अपल्याकड पण लगेच संध्याकाळच जास्त वेळ नस दहा साडेदहा पर्यंत तिकडचे लोक दहा साडेदहा नंतर तरच तिकडच सगळं चालू होतात. जास्त क्लब हॉटेल तर
होय का? म्हणजे ते फिरायला येणारे लोकांसाठी ते जास्त, हा हा
आणि रात्रीचं बघण्यासारखं गोवा एकदम लाईटिंग बिइटिंग असं भारी.
आम्ही पण कधीतरी जाऊन येतो. हा भाऊ बोलले इथे आमच्या गावाजवळस तिथं पण छान आए. हा..
गेलेलो, पण लई वर्ष झाली जाऊन.
त्या आता सगळं बदललंय तिथं ते च्यामुळं मस्त केलंय आता
त जरा जास्त काय त
होय होय होय. तीथं पण बाहेरले लोकं जास्त येत्यात, नही
राह्यला
नाई राहायला नाई फिरायला. व
हं! फिरायला
हा
जवळ जाऊ फिरणारं पण लोक जास्त एत भरपूर एत.
पण चांगला ए ग
हा बोला की
मुलं दमोत
हा! मुलं लहान असतील तसं होतं. मुलां सोबत गेलेला आम्ही भाऊबलीला
होय. मुलं नाही. लग्न झालं, गेलेलो. मुलासनी घेऊन नाई. आत्ता जाणार आए.
हम्म हम्म हम्म
आता जायचं मुलांना घ्युन कुटं. मुलं लहान असली की जायला येता येत नाही. होय. हम. निरायकोला, होय होय आता नाई
आता चार पाच मइने आता नाही. आता दिवाळी सुट्ट तिथं जाणं होईल.
होय होय. आता कोल्हापूरच्या कधी आंबा बाईला आलेला असा तुम्ही
आलेलो की! युन गेलो.
हा हा आता तिथं पण मंदिर मस्त केलंय. हा हा होय होय परत पन्नाळा गडला
पन्हाळला गेलेलो पण सगळं काय फिरण झालं नाही एकच स्पॉट बघितला आणि तिथली झुनका भाकर ही खाल्ली आवडीन.
हा
झुमका भाकर तिथे गडावर माळते बघा. ते तेवढं खाल्लो एक गड एकच गड बघितला पाऊस सुरू झाला म्हणता ना आलो लगेच परत आलो तुम्ही बघितलय का सगळं.
आम गयलेला भ वा मुलांची ट्रिप होती आमच्या शाळेच्या अंगणवाडीच्या.
बर.
तेव्हा. गेलेल सगली मुला मुला मुलां. मम्मी अशी म ट्रीप काढलेली.
हा.
हा तेव्हा गेलेलो आता म्हणजे द दोन महिने झाला आताच गेलेलो.
हा म्हणजे उन्हाळ्यातच गेलेलो.
हा हा.
हा हा.
मस्त आहे मी पण पहिल्यांदाच बघित. बघितलं तिथं पण. मस्त म्हणजे त्यांनी पहिला धान्य साठ आता शिवाजी महाराजांच्या काळ धान्य साठ्यात ठेवायला काय काय केलेलं म्हणजे सगळ्या प्रमाणात चांगला आहे माणजे फायं स्वछता वगैरे सग चांगले आहे बघा तिथं.
हा काय. आता अ असणार की असणार. माझं काही सगळं बघण झालं नाही थोडं.
हा.
पावसामुळे आम्ही आलो पण आत्ता नाही ते पण झाले वाटत दोन तीन वर्ष झाली त्या पण गोष्ट.
हा हा आम्ही पण आता गेलो तेव्हा प पन्हाळा कोल्हापूरच्या अंबाबाई ज्योतिबा. असं केलं शेवटी रंग काळा आणि रंकाळ्यावर ना म रात्री नऊ वाजले घरी या याला.
हा हा.
रंकाळगात न थांबल नाही आता पण रंकाळगातरी नवीन कराया लागलेत ते काहीतरी. फोर्स पाणी वरून. यिंग नसते का त्या बाहेर असते तस हा कारणजी असं जायचे म्हज्या असत्याचे
हा हा ह आणि डेकोरेशन कलेत का डेकोरेट आणि पाण्या वगैरे आलेत म्हण तिथं
काय म्हणतासा
पाळणे बसवलेत वाटते तिथं
होय होय ब पाळणे होय पाळणे पण बसवल्यात होय.
आपण कस यात्रेचीतण वाट बघतोये
नरसोबाची वाडी काय तुमच्या भागात जाय ना तिला
होय होय आमच्या इकडच. डी जाणं झाल तर तुम्ही गेले का कधी
होय कुरंदवडमध्ये पाहूने आहेत आमचे थोडे त्याच्यामूळ तिथे गे गेलेलं दोन वेळा पण आता नाही आता चार पाच वर्ष काय गेलेलो नाही.
हा हा दत्त, दत्त जयंतीला जायचं किंवा पौर्णिमा लाजायचं भरपूर गर्दी अस
होय होय हा हा, जाय पाहिजे आता कधीतरी वेळ काढून जायचं, हा हा तुमच्याकडे काय आणि म तिकड फिरण्यासारखं.
आम्ही वाडीच्या जवळपास आहे हो
जळपास हाय व्हय, हा हा.
पस वाडीच आहे खिद्रापूर मंदिर आहे.
आ तिकडल्या सायडला हाय काय खिद्रापूर?
हा, वाडीला जातानाच लागतय. कुरुंदवाड मधनच असं खीद्रापूरला असं आडवा फाटा गेलाय. हम्, थोडा वेळ असला तर मग तीकड जाऊ शकतय माणूस.
हा हा होय, त्या रूटला गेल की सगळं केल कि ते
हा आणि फिराय गेलं म्हणजे कसं वेळ पटापटा बघितलं म्हणजे पुढच्या पण वस्तू आपल्या बघता येतय नई गोळ घातला तर मग पुढच्यासाठी वेळ राहत नाही. असं होत
नाही होय. आमच्या भागात पण ते कुंतुगिरी म्हणून हाय ते महादेव पाण्यात बाहुबली एक क्षेत्र आहे.
कुंतुगिरी म्हणजे कुठंय तेे?
अ ते आळते साईडला म्हणजे, कनि हातकणंगले च्या अलीकड अस आत, मी पण बघा लहानपणी बघितलं तेच्या गेलेलं नाही. पण ते पण म्हणजे, महादेव असं म्हणजे पाण्यात आहे असं म्हणत्यात. ते पण बघनासारखं ठिकाण आहे. देवाचच हे आहे म्हणजे सोमवार. माणस जास्त जात्यात हा.
हो का.
आणि आमच्या इकडल्या भागात म्हणजे सातेरी महादेव म्हणून हाय
हा हा हा हा.
हा, ते पण परत शिकाय
सातरे महादेव काय? तिथं काय असते?
महादेव.
तिथे काय आहे?
तिथं महादेवाचं मंदिर डोंगरावर असं हे हाय.
बर.
पात लग खायो
हं हां हां हां.
चांगला आहेच काम
होय का. कधी झालं तर मते थं जाणं जाईल
हां हा हा हा श्रावण म णा महाशिवरात्री गर्दी भरपूर असत्या. कधीतरी जावा की,
हां ठीक आहे, ठीक आहे, कधी जाणं होईल? हां हां
हा.. हा..